हॅलो,
हॅलो,
हा आवाज येतोय ताई.
आवाजच नाही येत आहे ना.
आता इ ते आहे का बाहेरच आहे पण ते मी आता. मगाशी हा. तो फोन लगेच कटला ताई दोन नंबर दुसऱ्याने लावला तो फोन.
गोष्ट ऐक ना तुझ्याचकडून तो कॉल कट नव्हता झालेला पूर्ण. तो माझ्या इकडे कॉल सुरूच होता आणि परत तुझा कॉल आला मला. आणि तो कॉल आणि हा कॉल. आणि तो कॉल म्हणजे हा स्क्रीनवर तुझा पहिलाच कॉल सुरू होता हे ग्रीन येते की नाही.
हम्म हम्म हम्म.
याच्यावर तुझा पहिलाच कॉल सुरू होता दहा मिनिट चोपन सेकंद. अ तुझा दुसरा कॉल आला तुम् रिसीव केला आणि तो वही आय''--'' ती म्हणून दाखवते की एकदम साध फोन येते तेव्हा कट होते तेव्हा ते. त्याच्यावर सेकंदड म्हणून तो दाखवला.
एकतीस सेकंद.
हा,
एकतीस सेकंद दाखवला तो दिवस एक न होला तो दोनव एख लावला तो
कस डिस्क. कनेक्ट झाला.
ऑटोमॅटिक झाला तो.
हा,
हा मला असं वाटलं, आताही पण काही नंबर. हम्, मी आताही लावला की कनी तुम्हाला कॉल, मला वाटलं अस पण असंच होते का, आवाज नाही आला सुरुवातली तर.
तर आटोमॅटिक तो डिस्कनेक्ट झाला, त्याला मी तो कॉल. को नाही पहिला कट केला म्हटलं, तो जर बटन दाबलं गेबलं तर हा ही नाच चलला जाऊ. म्हणून माझ्या इकडून मी हातच नाही लावला.
हा ओके, मग माझी सुरवाती तसच झालं होतं ना मी, तुमचा कॉल बघा मग अकरा मिनिट अ चौदा सेकंड झालते की नाही तुमच्या याची.
हा.
मी तो कॉल कट नाही केला, आटोमॅटली दिस डिस कनेक्ट झाला बरं, पण स्क्रीन वरून तुमचं नाव जात नव्हतं.
मग तसच होऊन राहिला नाही, हे आता नेट म्हणजे बरेच जण हे कर की नाही. पण अ माझ्या इकडून तुझं हे नव्हतं की.
मग ते स्क्रीन वरून तुमचं नाव जातच, मी तुम्हाला कॉल लावला. असं गडबड झाली होती.
ते म्हणून काय कराय लागते माहिती काय, आता तुम्ही म्हणता बाई, मी तर एकसारखे कॉल, लावले आता तुझा माझा एक-एक कॉल झाला की नाही.
हम्म-हम्म
तू परत एका बाईला कॉल लाव. परत मी एका बाई लावतो, आणि मग परत दोघी जनी एकामेकीले करू.
तसं म्हणताय की तुम्ही तर, काल मी तर रानि ताई का कॉल-कॉल केला की नाही.
हा.
तर काल मी एक सारख पाच कॉल केलं यांनी.
हव ना आता, हे तुम्ही केलं स्वतः आम्ही जेवढ्या होत तो की हाय, माझं मी काय सांग तीन, चार दिवस झाल, माझा ऍप बंद पडलं होतं.
हम्-हम्.
तेव्हा तुमचं म्हणजे तुझं तर आलंच नव्हतं म्हणतात, पण यांच आलं होतं. की नाही, तेव्हा माझे पंचवीस ते तेवीस कॉल होईल होते. तर आम्ही ज्या वेट्यातला बाया होतो की नाही, वेटायतल्या एक सौंदा सौंदड्याच्या का दानापूरच्या ती समज आठ दहा होतो एकामेकी फोन कर सुरू होत, आम्ही असं नाही केलं, पण ह्या म्हणतात चल ते एकाे
चलते हा मले त सांगा तुझला चलते म्हणून. एका व्यक्तीने पाच वेळा कॉल केला तर चलते म्हणून वाटलं कडे
तिले पाच, दोन्ही होऊन राहिले मी विषय, पण एका सोबत न हा. आता हे कांचन होती, मला सोबत ह, हे कांचन होती. मी लगेज तीन हा गे, दानापूरच्या होत्या येताना समाज पाच. पण एक सौंदड्याची होती लोण कर म्हणून, ते शेवढ्या मशीन काय आहे तिच्या घरी तर ते आणि आपल्या गावातली ज्ञानू दादाची बायको आहे की नाही तिखट.
हम्, हम्-हम.
ती, आम्ही अशा सात, आठ जणी होतो.
हम्म.
अ असं एकामेकीला कॉल करू मग, असे नंबर लिहून घेतले की नाही, कोणामुळे किती कॉल झाली तिथं अंक लिहून ठेव.
हम्, हम्म-हम्म.
असं करत जा, म्हणून हे असं त्या सांगत हा असे ऑटोमॅटिक तेच हे नाहीय ते एक तर लवकर. नंबर आपलंही ऍप आपलं हा आपलं ऍप लवकर काम नाही देत. तेच आहे नाही मग दुसऱ्या नंबरवर कस एकदम लागून जाते ना.
हा हा
म्हणजे अ फक्त एवढा फरक काय पडला माझा ॲप बंद पडल्याचे आणि त्या समोर निघून गेल्या. आणि मी मागे राहिली अस्स झाल माझ.
हाव काय नाही तुमचं आतापर्यंत होऊन गेल असत.
आतापर्यंत म्हणजे तीन चार दिवस झाले मी मोकळी झाली असती.
हा.
मग माझ एवढ्या दिवसाचच तेवीस कॉल होतस तेवीस च अ समज सव सव्वीस सत्त सत्तावीस झाले होते सत्तावीस नाही अठ्ठावीस झाले होते आता तुला एक कॉल केले एकोणतीस झाले समज माझे. अठ्ठावीस वर तर अठ्ठावीस वर माझा ऍपच काम नाही दे तीन दिवस लगा तर आजचा चौथा दिवस आहे समज. लगातार त्या ऍप न असं टच ही नाही घेतलं.
हम् हम्म.
ऑटोमॅटिक असं दाबलं की डिलीट कस होते तसच होऊ जायंय सगळं.
हा हा बॅकेत जाय आपोआप.
हा बॅकेच जाय ऑटोमॅटिक तर काल म ह्याच्या बाब ह ना अ ते ओ टी पी नंबर आणि हेअन् ते परत केलं तेव्हा हे ऍप आलं म्हणून मग मी तुला रात्री तेवढ्या रात्री फोन केला म्हणलं जाऊ दे दोन - दोन कॉल लवकर करून टाकावं म्हटलं. पूर्ण.
हा ओके.
हे काय ये? म्हणजे असं हे नाही आहे की एक दिवस तर पाणी सुरू होत की नाही पूर्ण दिवसभर. मी दिवसभर या वो आमची वरची रूम दिसते की नाही कपडे वाळ घालतो तिथं बसल हो त टाकून
नाही ते तिथं त्या दिवशी म्हणतात रेंजच नव्हती पह हा.
केले म्हटलं असे मोबाईल बाहेर धरु धरू पाण्यात.
हम्म हम्म.
पण कॉल पूर्णच म्हणजे असं हेच केलं पण माझं ते ऍप मागे पडल्याच्या ना राहिलं. नाही दय सांग
हा ओके.
आई बोल
असते ग मग मी तेस्त म्हटलं कधीले रेंज राते कधी राहत नाही ना रेज
कच्च आहे.
कधी म्हटलं रेंज राहते येले कधी राहत नाही. मग जेव्हा होते कि रेंज असते कि तेव्हाच करून टाकाव लागतात ते.
काय ही ॲप घे.
हे ॲप काही आपल्या हातचं नाही आहे आज सुरू आहे म्हणून लय दिवस सुरू राहील हे झालं का पटापटा करून टाका लागतेय.
हाव जेव्हा आलं तेव्हाच करून टाकावं लागतय.
हा पप्पाला सांगू काय?
म्हणजे कसं प हे कसं ऑनलाईन जरा आता एखाद्या वेळेस नेटवर्क नाही झालं एखाद्या वेळेस मग सर्व वाया जाईल. टाईम संपून जाईन इतक्याच दिवसात चालू केलं तर.
मग तेच म्हणून राहिली म्हणून हे कसं तसं एक दिवस त्या सुमन ताईना पण कळेल म्हणत की हे काही आपलं म्हणजे आपल्या हातचं नाही एवढ्या दिवस सुरू राहील तेवढ्या दिवस मी तुम्हाले काही सांगत नाही
सांगू नाही शकत
नाही नाही ते नाही मला सांगितलं होत की याचा काही टायमिंग नाहीे म्हणून कधीही बंद पडू शकते हे
तेच ना जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर कॉल कम्प्लीट करा
हम्म हम्म
म्हणून मग मी काय दोन दिवसात म्हटलं रात्री साडे अकरा बारा वाजता का आम्ही बोल मी सांगितलं होत का?
हा हा
हे कांचन हे आमचे कांचन आहे की नाही ते आम्ही असं वरच असो हादव एकामेकीच्याकडे लागेल
आगय
मग तुम्ही
अच्छाज हर तुमचं ऍप बंद पडल्याच्या आत हम्म, तेच म्हटलं. मलाच असं वाटतय, हे कधी होता आता कधी नाही.
नाही, बरं अ, आणि त्याच्या पुढे क्वेश्चन येतात ना, असं थोडे की तीस झाले म्हणून झालं.
नाहीच.
त्याच्या पुढील क्वेश्चन येतात.
क्वेशन येतात, त्या क्वेशनचा अन्सर ही द्याय लागतय.
मग
पण ते आता, ताईला म्हटलं आता किती दिवस झाले की नाही आता चालू आहे समजा हे
हा.
दादा, किती बायांचं झालेलं असणार बर हे तीस- तीस कॉल
हा, बाप्पा म्हणजे असं म्हंटलं चालते वाटत, जस यांचं झालं.
अर्ध्या जास्त, ज्यांचं ओपन नाही झालं किंवा ज्यांच चाललं नाही तेच मागे राहिलंय. असं माझं चालूच नाही झालं, म्हणून माझं राहिलं काही जाणच चालू होऊन उलट ते विचारलं नाही तर, त्यांच राहल.
अन, असं काही नाही आहे ना, चालू झालं काहीक नाही ना माहिती काय कोणा संग बोलू? काय करू रे? कोणाच्या मुली रे? कोणाच्या, कोणाला बोलायला लावला ना त्या अँप पूर्ण केले दोन दिवसात.
हम, हम.
आता आपलं कोण आहे समज, आपल्या स्वतःहूनच बोलायला लागल्यात. आत, लईजणांचं झालं असत. म्हणजे असं, हा कोणी हॅण्डल केलं चालते का बरे. हा, हा.
त्या श्रदा ताई इथ कधी तनू बोले कधी तई बोलत. म्हणजे, हम्म म्हणजे ज म्हणजे ते ना
हम्म, तेच ना मग त्याच्या जण आपलं राहित ना, म्हणून मग असं अस, कधी आलं तरी त्येच ते दोन दिवसात कंप्लीट होऊ शकतय.
कंप्लीट होऊ शकतय, आणि आता हे कस ना, आता सध्या मोबाईल आहे म्हणे सगळ उकरून टाकालं पुटतंय, रात्री माहितय का ते रा त्री, रेंज असले की नाही रात्री बी होतात खरोखर नाही.
हा.
हा रात्री बी.
पण मग असं सोबत ठेवाय लागतेय, की मी तुला कर, तू मला कर. काय रे. देना म. ते सोबत ऱ्हा लागते असं म्हणा लागते की तू रायशीन का त्या की तु मला कर मी तुला कर
हा अधूगच साध्या फोलवर बोलून घ्या लागत. ते आणि तो ऑनलाईन कॉल लावायच्या अधूगर पण सदा फोन लावा ला ते का मी लावू राहिली म्हणून आता.
हे मग दुपारीच सांगून ठेवा लागते जसं ताई आपण रात्री बोलू मग त्यांचा कॉल
टोम्या ओकल.
अकरा वाजता कसं साडे अकरा बाराला तुम्ही कॉल केला होता की आपण दीड ला बोलू म्हणून.
हो.
अस सांगून
आई आपल, सांगून ठेवाय लागते तेच तर.
आता माझं हे ऍप ओपन झालत तेव्हा श्रद्ध ताईचा फक्त एक फोन लावायचा राहिलता.
हाव काय म्हणजे शेवटचा कॉल होता का तिचा?
शेवटचा कॉल होता त्यांचा.
हाव का. पाय बर मग आपणच राहिलो की मागे मलाही माझ्याच्या अ माझं आ- आता तुझा याच्या आधी माझ्यावर एक सौंदर्याचे ताई ए एक लोन करते आणखी एक पुनम महागे म्हणून आय तिचे ही राहिले वाटते. त परत तिचे फोन आले हो हा पण भेटलं आता यांच्या संग बोलत जर बसली तर माय जाऊदे म्हटलं तुझ्याच संग बोलून घे. आणि करून टका आता कम्प्लीट नाय त मग सगळे कसे असे पाच पाच दहा दहा मिनट द्या लागत्यात. सगळी छुपा म्हणून मेसेज
मग माजाई नंबर त्यांनला दिला त चालतय ना ताई.
बरं ठीक ए मग.
त्यांचा कॉल आला की तुम्हाला तेव्हा तुम्ही उचत जा आणि मग माझाही नंबर सांगितलं की त्यांले तरी चालते मग मी त्यांच्यासोबत बोललीन म. त्याच्यावर फक्त नंबर माझा आय नाव आयचंय येते त्याच्यावर.
हा हा मी तेच तर म्हणत हाय म की याच्यावर वेगळंच
मी गट मी गटत नाईये ना ते. गटाच्या बायासाठी ए की एकीने की त मी गटत नाहीये गट गटात आई येत तर मग ते आई च नाव येते नंबर माझा येतो. हा म्हणून म्हटलं मी ते कन्फ्युजन हो
हम्म आता गटात आम्ही आव की नाई आता म्हणून आमच्याच नावावर आय हे. अ तू डाळ नको सांडू ना आजी हम् माझं नाव काय येते मग त्याच्याव? अ तू दाय सांडू नको ना हे सांडून राहिली ना.
तुमचं नाव प्रीती आय ना सॉरी प्रिया आय ना? हा तीज येतंय.
प्रिया आख्री येते का मग?
हम्म हम्.
हाव काय? हा ना, आता तू उचलून दे सिम मोबाईल दिला होता कि त्यांनी तिकडूनच आणलं होत ते सिम करून.
हम् हम नाही पूर्ण आहेेते तुमचं, दादाचं आणि सरनेम येते.
हो काय? हो ना.
हाव, हो म्हटलं त्यांचा कॉल तुमच्या याच्यावर आला तर तुम्ही सांगता ना हा नंबर त्याला माझा याच्यावर फोन लावले.
होऊ ना.
हा हा मी लावते परत, पाहितीे लाऊन.
हम्म, ह.